हॅलो.
हा हॅलो.
हम्म, चहा तेन पिलीस की नाही.
झालं की, तुमचं.
आता करणार.
हा हा.
हम्, तुझं लाडकी बहिणीच पैसे चालूय काय बंद आहे ग.
चालू हाय की.
होय, हा हा, कारण एकेकांचं बंद व्हाय लागलय ग.
होय होय माझं पण किती एक चार पाच दिवस झालं जमा हून.
माझं दसऱ्यापासन बंद आहे.
का बर.
काय माहिती आता माझं के वाय सीच होईना ते.
आइयो.
बंद हाय ग.
आणि आता के वाय सी कराय लागनार मनायल्यात काय.
कि होय, आणि ते परवा नाव दिलोय अंगणवाडीत. कर, काय होतय कुणाश ठाऊक.
हा हा हा हा, होय मधी हम्म मधी सांगालत अंगणवाडीत नावं द्या म्हणून कुणाला काय कुणाच जमा झाला नाही त्यांनी हे करा म्हणाले ते.
होय होय.
हम्, म त्याच काय झालं नाही मग.
नाही झालं ग, अजून आलच नाही.
आइयो.
आणि वरन काय आलं नाही ग.
हा हा हा हा हा.
म्हणताना काय हे केलं नाही.
हम्म हम्म.
खरं काय बई सोड एक, द्याय लागल्यात एकीकडं हे व्हाय लागलय.
होय, दर वाढऊन ठेवल्यात. शाळेच पैसे पण देणं झाल्यात मुलांच ते, जैन मायनॉरिटीच तेन.
नाही, नाही जैन मायनॉरिटी तर बंद होऊन आता दोन वर्ष झालं परत आता सगळ्याच दर किती वाढलेय ग युद्ध चालू आहे त्याच्यामुळे सगळीकडेच चालू आहे
सगळीकडेच चालूय होय
साडे आठशेची गॅस टाकी आहे ती साडे नऊशे रुपये झालं नऊशे नऊशे पन्नास गॅस टाकी
गॅस टाकी हा, हा, हा
गॅस टाकीचच दर मग नऊशे पन्नास रुपये गॅस टाकी
हो नई तर कस कसलं झालं वाढलंय काय
काय सोनं घ्यायचं काय आता खरऱ्याचं नाही काय
च नव्ह होय
आता सर्वसामान्य लोक नसलेले पोरांचे लग्न करायचं झालं तर कसं करायचं सांग आता
कसं करायचं
एक तोळा घ्यायचं म्हटलं की दीड लाख रुपये काढायला पाहिजे
काढायला पाहिजे खरं असं वाढवावं लागलं तर अवघड आहे सगळं
मग
भविष्य अवघड आहे भवि
भविष्य अवघड आहे खरोखर अवघड आहे आणि खरोखर ह्या वेळेला मोदी सरकार पडणार शंभर टक्के
होय असं हे केल्या येत नाही आता
आता येत नाही किती आपल्या इकडं काय लक्ष दिला आणि त्यांच्या गावाकड सगळ ह ह्याच डेव्हलप केलाय त्यो मोदी सरकारनं
नाही सगळीकडें करायला पाहिजे नाही जग जगाना निवडून दिलंय म्हटल्यावर सगळीकडेच हे करायला पाहिजे की
मग त्या वेळायला ते नोटबंदीच केलं त्यावेेळेला तिकडचं झालं ते लोकांच इकडच्या लोकांचं नुकसान झालं तिकडची लोक कस बँकिंग करत होत हिथली लोक टॅक्स बसते म्हणून एक इचलकरंजी तर डॉक टर लोकांचे एक, एक रूम अस गट्ट्यानं बांधलेली होतीत पैसे टाकायची पाळी आली त्यांना
होय माझी मैत्रिणी पण सांगाल ती कोल्हापुरात अस पोतं भरून टाकत होतं म्हण त्यावेळी एवढं म्हणजे कुणाला की अस ते कस होतय बँकेत पण गेलं तर तुम त्याच्याकडे एवढं कस पैसे मग ते जी टॅक्स बसतय म्हण लोकं काही केली ते पोत्याात भरून टाकल्यात म्हण
आता लांब नाही इचलकरंजी अमर कुलकर्णीच्यात
हा
एक रूम भरलेल होत अखंड पैसे
ह वा बाबा
कारण का अऍक्च्युली पहिला होत त्याच पैशाच त्यांनी एवढं टॅक्स भरत होत आणि आता आणि आणि हा मग आता हे एकदा भरलं की कायमस्वरूपी त्याला भरायला लागणारच होतं
होय होय लागणारच की
कायमस्वरूपी भरायला नको म्हणून ते सगळंच बंद केल
हा हा नुसतं मग पैसे गोळा करून ठेवलं तिने
होय जे ते पेशंट येतात ते त्यांच सिजर करायचं सोडायचं, सिजर करायचं सोडायचं प्रत्येक पेशं
तेच की होय अवघड झालंय सगळ ते
आता युद्ध काही थांबायचं आणि आता थांबलेलं आणि परत चालू झालेय म्हणा
चालू झालेत आणि
हा मग आणि किती महागाई होणार आहे कोणास ठाऊक सत्तर ऐंशी रुपयेच डाळी एकशे वीस एकशे तीस रुपये किलो झाले
किलो झाले होय.
माळव तर काय स्वस्त आहे
माळव तर काय स्वस्त आहे माळवं स्वस्तय काय माळव्याला चव हाय ते काय हाय, उगच ते काय भरडा खाल्ल्या सारख खायचं नूसत
होय तेच आहे आणि सगळ्याला औषध
सगळ्याला औषध व्हय
मग आता जरा जा दूध घेऊन आपण खातोय त्याला पण एक कॅल्शियम च म्हणून एक पावडर घालतातच
होय होय घालतातच की.
जनावराना पण
हम्म.
मग कुठलं काय हे होत नाही.
दूध जास्त हो देऊ घालायचंच की त्याला पण काय वाटेल ते
होय मग त्याला तर काय खरं ते तर शेतकऱ्यांना हे करून ठेवलय न तेच ते पण नाही कारण काय सत्तर पंचाहतर रुपये दूध आणि सोळा सतराशे रुपये पेंड पोतं
होय ते तर काय परवडते?
मग सोळा सतराशे रुपये पेंडपोत झालं तर काय परवडणार आहे सांग.
अह हम्म परवडत नाही ते
नाही परवडत.
हमम.
मग असं सगळं सगळं. सगळीकडनं हे करून ठेवलाय बिचारा
खरंच होय खरं पहिल्या सुरुवातीला कसं म्हणजुता ते आला कि लई सुधारणार लय सगळं होणार चांगलं होणार म काय नाही आता
आता सगळी लोक काय म्हणल्यात आता मोदीला निवडून आण मोदी टी व्ही वर बोलाल की आता लहान लहान पोर पण ऍक्टिंग करायला लागली मोदी सरकारच लांब कशाला भाइयो बहनो करायचं आणि हिकडं नाही तर दुसऱ्यासनी सर्वसामान्य लोकांचं सगळं हे करून ठेवणार. मग असं करून नाही चालत खर.
ते सगळी राजकारणी तसच ते आपलं तेवढंच बघतात पहिला
होय.
हम्म.
आता सगळीकड तेच हाय, आमच्या साध शिरडोन ग्रामपंचायतमध्ये पण झालयं.
झाले होय. होय, होय. झालयच कि.
पहिल्या सारखं पहिला कशी पहिल्याची लोक घरातल खाऊन घरातलीच- - पैसे खर्च करत होतीत.
हम्म.
पण असलं लुबाडायचं काम नव्हतं पहिल्याच्या - - लोकांच पण आता तसं नाही. आता पहिला ग्रामपंचायत - - कुठल्या एरियात जात्यात त्या एरियातल्या पहिल्या लोक तिथले लुबाडून मग - - च करत्यात मग तस नाही चालत खरं.
हा आ.
हम्म.
अवघडाय झालयं सगळं - -
लई अवघडं हाय.
हम्म.
तू चकली कस बनवतिस.
चकली अ रवा आणि तांदूळ - -
ह ह. दोन्ही समप्रमाण करतीस काय?
हा दोन्ही समान घ्यायचं आणि हा त्या आ - - पलं सामान घालायचं आणि करायचं छान होतात ते पण.
हम्म हम्. चकली मसाला वापरतेस?
नाही, नाही, घरातलं ते लई - - च मसाला मसाला लागतेय अस तोंडात.
होय आणि मेथीच जरा हे हुतय - -
हा होय. वास येतोय हं. होय, होय.
हम्म, हम्म, हम्, हम्, हम्. मग तुमचं - -आम्ही मी दोन पेल रवा तांदूळचं पण बनवतो. खरं- - तांदूळ दोन पेला, हरभर डाळ एक पेला, फुटाण डाळ एक - - पिला, कुडीडळ अर्ध पिला.
हां.
परत मुगडाळ अर्धा - - आणि आपलं पोहे, पोहे एक वाटी हे पोहे तेन स - - सोडून कणी फुटांणडाळतनी - - फक्त तांदूळ तेन तांदूळ तेवढं धुवुन वाळत घालायचं.
हां.
आणि बारीक करून वाळल्यानंतर सगळं बारीक करून भाजून घ्यायचं.
हा.
भाजून घेतल्यावर जरा थोडं थोडंच किती - - म्हणजे असं जास्त एकदम सगळं मळून घ्यायचं नाही.
हा, हा, हा.
थोड थोड मळून घेतलीस कनी चकली तेलकट- - पण होत नाही आणि खुसखुशीत पण आणि शेवटपर्यंत चकली कडक राहत्यात.
कडक राहत्यात. हां, हां.
कडक राहतयं. खरं थोडं थोडंच मऊन ख्यायला पाहिजे म्हणजे आता दोन - - कोमटपण्यात एक दोन किलो असलं चकलीच समज अर्धा अर्धा किलो अर्धा अर्धा किलो असं चार वेळा मळायचं.
हा हा हा हा.
सगळे एकदम काय म्हणायचं नाही. एकदम म्हले की कसं होतंय, ते मोहन सगळं त्याच हे होते.
हा हा हा. मग ते खुसखुशीत होत नाहीत. गार झाल्यासारखं होतय नाही ते.
अह एक एक जण तरी त्याच पिठाला आपण सांडग किच्च पापड करताय तसं कणी त्याला वाफवून घेतात पण एक एक जण मी काय वाफवून कधी काय माहिती, मी काय कधी केलो नाही तस.
हो. तेल वढतंय जरा ते. करतत एक एक जण खर पूर्ण खाली तेल राहते डव्यात.
होय, पण होतेय म्हणतात कोणास ठाऊक आता.
छान लागतात खरं तोंडात, खरं तेल वढते. तेल पण वरतंय आणि ते हे, पित्त लई होतय त्यानं.
होय.
हम्म, ज्वारीच्या पिठाचं करतात, गव्हाच्या पिठाचं करत्यात.
सगळं हर एक नमुनेच झालं, हर एक नमुने आता पय पहिला तर फक्त पूर्वी हा, हरभरा डाळीचं पीठ तेवढंच घेऊन करत होतं.
होय होय.
हरभरा डाळीचं पिठाचं तेवढंच ते लांब असं ताणत होतं ते रब्बर ताणल्या गत.
तानल्यागत होय, आता कोण खाते तसलं?
आता कोण नाही, आता सगळ्यांना खुसखुशीत पाहिजे.
हम्म. त्रास नको चावायला.
ठराविक लोक गावात खरोखर कराल्यात नाही तर सगळं रेडीमेट.
होय होय. सगळं बंद व्हायला लागलय आता. करायचं पण प्रमाण पण सगळ्यांचं कमी व्हालंय महागाई एवढं त्याच्यामुळं करायचं पण कमी व्हायला लागलंय सगळं.
कमी व्हालागलय आता. खर करा वर्षातून एकदा तर का व्हीना लक्ष्मी पूजेला तर का व्हीना, आपण करायचं म्हण करायला तर पाहिजेच.
करायला पण पाहिजे की होय.
मग सगळं रेडीमेड आणून होय, पहिला आधी मधी पण करून खात होतीत.
करून खात होत होय.
मग आता हाय? आता एक किलो च चकली करायच झालं तर सामान दोनशे रुपयेचं पाहिजे. तेल दोनशे रुपये पाहिजे. त्यापेक्षा गाव कराय झाल तर लोक काय म्हणतात एक किलो फळ आणि बिस्किट पुढं घेऊन गेलेलं बरं.
बरं हम्म. ते करायच त्रास आणि वाचतय गॅस वाचत ते सगळं
होय. आता एक किलो चक् चकली करायला आपल्याला लई पाचशे रुपये खर्च येतोय.
होय होय.
मग तेवढं येतंच ग. काय सगळं महागाई, मोदी सरकार सगळं
हम तेच की!
सरकार सगळं वाढवून ठेवून सगळ सगळ्यांचं जगणं मुश्कल
मुश्किल होय होय होय मुश्किल झालंय सगळं.
चुकर मतदान लागायला पाहिजे आणि बदलायला पाहिजे.
होय झालं की आता हे होत असं.